हो.
हम्म हम्म.
काय चाल अजून?
काहीच नाही. बसुने आता निवांत फक्त द दहा दहा य म्हणजे दहा पंधरा कंटात
ह आज काय मार्केटची आयडिया?
खराब झालत नाही बर एवढ्यात त दोन चार दिवसभर गेल तर आण्णा त्यालाच माहित. जास्त मला काय एवढं मी नाही जात त्याच्यामुळं.
हं हं.
मी नाही जात न जास्त. मार्केट स्थिर राहू राहील देवळ ठेवली देे ना.
हा.
मंग त्याच्यामुळे त्या पाऊस नाही की खराब होतील पण ते रेंजच उचलून नाही देऊ राहिल.
हा हा.
हम.
ह व्यापारच कळले कांदे येईल.
येखादा आहे.
हम्म.
पाहू आता काय होईल ते होईल.
हा.
हम्.
पहिले विंचर मार्केट काही नव्हंच प लास्ट मार्केट होत पण थोड कमी होत आता लस जाव मार्केट आहे किती मोठं झालं विंचोर मार्केट आहे किती मोठं झालं किती शर्ट झाली. किती व्यापार झाला.
हम्म कांद्या हरी कांदे वाढले ना.
हां.
अजून लोकही काही भरपूर फांदच नक म्हणा काही काही चालेल द नाही लागेल. आपण किरकोळये काय.
पहिलं ना आता महिने तुन ना चार पाच दिवस असं बंद राहायचं कसं कामगारांचा संप व नाही हामलाहीच संपव नाही ते बा ते संप संप काहीच नाही.
आमिषा बंद राहायची आमषा ब आता आमिषाला सुद्धा बंद नाही ना.
अमिषाला ही बंद नाही.
हम्म नाही त अमिषाला बंद राय कंटिन्यू काम. आता फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी चांगला मोठा महाराष्ट्र दिन याच दिवसाला मार्केट बंद राहत नाही कारण सरी मार्केट चालू राहत.
हम. कधी मधी एखादा शनिवार चालू राहायचं नाही तर तीन शनिवार बंदच राहायचं. आता ते ते चालू राहत.
नाही नाही आता म्हणजे बंद हा विषयच नाही.
हम्.
तेच्यामुळं
एवढं राहून मालस मी नाही न पडत.
हा माल कमी नाही पडत, पण मार्केट प्याक होत राहात.
मार्केटच्यात, सुई करून ठेवलेले त्यानं.
लोकांना, वावरं बरेच. त्याव्दारत पडकी आवर वैती झाले साहेपणा झाले.
मग पाणी पार्र म्हणजे असं म्हणा का हजार हजार घुट उंचीवर पाणी नेत डोक्यानं.
हं सायपण झाले इरीचं प्रमाण वाढलं सायपनेच प्रमाण तळेचं प्रमाण वाढलं.
तळईच प्रमाण वाढलं त इतक्या नादात बर विश्वास नाही.
हा त्याच्यात परत ऊसाचे प्रमाण कमी झाले मेन म्हणजे.
हम्म
ऊस कुठून नेतात. पण आता एवढं दोन वर्षात बागायच त्याच्यामुळे मंग कांदे वाढून गेलेत. कांदे वाढले आण खाणारेही वाढले रे. हा
राहिलं
हा हं
हा
आणतो.
आंद्र किती
हा, ती नाही ती सवय लावली रे. सवय लावली.
जाऊदे. मी आपलं इचार असले ना तेच करायच.
न सुता ना लगेने सरकारला नाही खाणार्यायला नाही नी हं.
या चालू वर्षी या चालू वर्षी द्राक्ष आता, जर सावटे जर पाहिलं.
हम्
ते गेल्यावर्षाच्या आत. तुलनेत, पंधरा टक्के व द्राक्ष होत पंधरा ते वीस टक्केवर.
हम्म
हम्म तरी मार्केट, गेल्या वर्षाच तुलनेतच चाललं मार्केट शेवटच्या मार तिथं असं वाटायचं का दीड पण साठ बासटच विकल्या, त्याच्यावन मा म गेल्यावर्षी कायम विकल्या होत्या. मग समजा एक्सपोट सत्तरणऐंशी रुपये लुकल साठ बासट रुपये असं विकलं बांगला. हम्म हम्म आणि ह्यावर्षी तेच भाव होतं ना.
हा पण म्हणजे ना बरं त्या अ न म्हणजे. अम द्राक्ष क्षेत्रातलं गेल्या वर्षाचच पैस म्हणजे शतरा वर्ष होतय. तसं वर्ष येणार आहे ना परत कधी, हा.
म्हणलं द्राक्षचं शेवटचं वर्ष होतं एवढ्या भावाचं.
गेल्या वर्ष चालू श गेला ना.
हम्म.
त्याच्यापेक्षा गेल्या वर्षी चांगलं झालं सगळयला पैसे झाल. कोणीच नाराज नाही झालं.
हम्म.
तस ये नाही हे वर्ष होतं ना तर बऱ्याच जणांचे फेल झाले होती. असे थोडे लोक होते का त्यांना पैसे झाले पण मग का विशेष काही असं नाही झालं. लई विशेष विकले असं काही नाही झालं.
रेंज धरूनच विकली.
मालही लई कमी होते रे.
माल कमी असूनी रेज धरून विकले ना मग. नाही तर ताप होत लई उंच विकायला पाहिजे. ते नाही नाही विकत तो हिशोब नाही ना.
पण आता इडून पुढे एवढा कमी माल नाही राहिचा कधी?
नाही नाही एवढा काही माल नाही राहिचा.
हम्म.
अजून एवढं वर्ष का एक हाय संधी नाही तर पुढं फिरणं अवघड कारण या वर्षी लागवडी खूप होईल.
हम्म.
आता या लागवडी पुढच्या वर्षाला येतील.
गेल्या वर्षी खुचीमध्ये लई रान गेलं होते ना.
पण माल निघाले होते हो.
हा निघाले होते पण मग रन लई उभे राहून गेले ना.
हा नाही नाही तर आता या जे जे चालू वर्ष गेलं ना मागच.
हम्म.
तेव्हा ते सारखं पाऊसहाती मे पासून.
हम्म.
त्याच्यामुळं फळधारणाच झाली नाही सूर्यप्रकाश मिळाला नाही त्याच्यामुळ काडी
हम्म.
त्याच्यामुळे ये वर्ष अस गेलं गेल्या साली सापडलं तर म सरांसरीत मार्केटमध्ये उठावन रईन चांगली होईल.
हम्म.
ते एक वर्ष जड गेल
हा.
लोकायचे मालवेल नव्हते बऱ्याचजनानं भात फोडली मुड्या लावल्या आता औंदा औंदा ग्राफ्टिंग हे
हां.
आणि पुढच्या वर्षाला समजा ते मार्केटला राहतील.
हम्म.
एवडी एक वर्षाची संधी हाईवा औंदाच्या वर्षीच. नाही त माझ्या मतेनं नाही नाही. एखाद्यावेळी सूर्यप्रकाशित कवयन गरबडेल निसर्गाच्या हाती काये गोष्टी.
हा नीसर्गाच्या परत पुढं दिवाळीत पाऊस काय करनार त्याच्यावरेनं.
हा सारासरी जर आता पुढच्या वर्षापासुन आहे ना.
हम्म
लय माल राहतं.
हम्म
बरं सगळे आता सुशक्षीत किंवा हे जे काय म्हणतो आपण त्याला-. डेव्हलप झालेला शेतकरी नाव एकदम म्हणजे अस तर जो-. लागंल ते पर्याय अन् लागंल ते पैसे.
हां मग.
पहिले सारखं नाई राहिले साधने सुई झाल्या. त्याच्यामुळे ना आता एकाएकी ढिल्ल सोडतीच नी कोणीच.
हम्म अन दुसरे दुसरे पिकं-. दुसरे पिकं करायला आहे ना कष्ट लय, तस बागाचे पीकं करायला कष्ट नहीये.
हम्म त्याच्यामुळं जास्त कर.
हं आस.
आणि
हा. काय म्हणता.
झाल्या सोई झाल्या सोई सगळ्या-
सगळं सोई झालं.
सगळ्या सोई झाल्या पण जे आसं म्हणु नका. डिपिंचं झालं बघा आता छाटणीच अन् पेस्टचं-. रायला विषय.
तेवढे तीन काम राहिले. हम्म.
होय. दिपिंंगीचे काम झालं, ती मशीनं निघाली. हां आता लोकलं-
तेना बरं का पहिल्यापेक्षा थिनींगला सुद्धा आता फरक पडला.
हा ना नाही नाही लोकाला टायमिंग कळूनन गेला कोणत्या पेडमध्ये गळ करायची कोणत्या पेडमध्ये-.
त्याच्यामुळे आता लोक तेही सांगणार व्यवस्थित थिनींग केली का व्यवस्थित-. मॅनेजमेंट त्याच्यामुळे थिनींगचही प्रमाण खुप कमी झालं- त्यातुन बेस्ट त्याच्यात लोकांच आता नियोजन राहिलं- मॅचुरिटी व्यवस्थित व्हाव म्हणुन सगळं माफ. त्याच्यामुळे तिथं बी ते काम खूप लवकर होऊन जात-.
हा मग
त्याच्यामुळे विश्वास नाही राहिला ना.
पहिल्यासारखा वेळ लागत नाही.
हा पहिले नव्व नव्व राहाच शंभर शंभर दोन दोनशे काडे झाड. राय जा छटणार आहे.
अह
हा चांगलं वि सरकारात आणि त्यातले तर जाड जाय हा त्याच विद्यार्थी बरोबच अविषय काय त्याच्या खं झाड जर जायला असेल होता नऊ ज अठरा फूट जाग होती दो्ही कोणी वॉलंटि अस मिळून घ्यायचं का जसं काही तेवढ आठरा फूट संभळून रायली
हम सोड ते नाही नाही ते अरे पार वीस वीस फुटापर्यंत वॉलडे कर
हाना रे तेच ना पहिलं कायतर मॅनेजेंट नव्हतं त्याच्यामुळे कधी कधी ती तीन झाडं शेर झा नाही कता एक जण होता ना त्या कम्प्लीट चारज आडाचीसरी करेल होती कमीत कमी जवळपास हा पंधरा पंधरा कॅरेट माल काडायं गावची खतं होती त्याच्यामुळचक पुचक पडतवत छान संसारख वराय ठेवा्या
आणि ट्रॅक्टर नव्हते ना तर मुळचे अंधत नव्हते त्याच्यामुळे सगळ्या मुळ काम
ह हा आणि पिड पाणीवर राहायचं ग म म्हणजे तीन क्विंटल माल बनले एडव विसर करून ताय काय होत असल झाड तर झाडसक्याला नाही अ मालही किचका पुचका नाही
नाही नाही खोड्या बी ना चांगले तीनच्या आणि साडेतीनच्या पायपावर जााडी व्हायची ना रे
हा हा हा हा म्हणजे आता लोक गुड कात्रीने घाज द्या तवा कराड शिवाय गुड हालत नव्हती
हालत नव्हती म्हणजे ईतका मोठा फरक वाट
लय मोठ नाय पंचवीस पंचवीस वर्षाच राहणं व्हायच तर
थोड्या वेळान फोन कर बरं
आता निव हां निवांंत करा आता